हॅल हॅलो
हॅलो
आवाज आलाय काय
हॅलो
हा आवाज आलाय काय
मजाले
हॅलो
हॅलो
बोला बरं आहे काय
हा बरं आहे तुमचं बर आहे
हाय हाय आमचं बरय बघा
ह हम काय चाललं
हम
मग काय काय चाललंय तुमचं नर्सिंगचं कसं काय काय
आमचा हा व्यवस्थित आहे निश्चि तुमचं कसं काय माशचा धंदा
ह
एव्हा तेच्या एला देच्या ते नाही र ना पाय म
हॅलो अध
हॅलो हा
कबळा बोल बोल हॅलो
हा
माातड क हम्म हॅलो शांती घ्यानी बोला मा मग आणि काय
अछ नाही बघा तुमच्या घर सगळं
पाऊस पडालाय तिकड ल
हो पाऊस
आ
सरकार प असशा
काय सकाळच्या निकड पावसाच उघड ना झालाय बघ इिकड
हो हो म हो ते पावसाळ दिवस म्हटलं पाोसलं आमच्याकडे न होऊन जायल कररून सगळा रस्ता सगळ रस्त्यावर पसरे हम
तोड उघडू दे्यान झालाय पावशीथ
ह होय तसच आहे डेस्स्त चंदगड सा्रला हो आ ड्रेसिंगला तिकडे ड्रेसिंग ला गेलत का नाही पाऊसच पाऊस सुट्ट आ सुठे मन ये ठेय
नाहीेतय
हम
आज आम्ही घरातच थांबलो काय पावसानं बाहेरच जाऊ दिला नने रे कट पण नाही रेनकोट आणायच ह हम्म
ेकचं आपलं काम आहे म्हंटलं तर.
हो आणायला लागलो आता उद्याला काय म्हणतोय बघूया. नाही तर मग आता आम्हाला स्वतः आणायला जाऊ.
हो. नाहीच आपल्याला आपल्याला विजत काम नाही करायचं ना
होय पावसातच काम असते बाहेर आमचं.
होम बसून नाही ह पण ड्रेसिंगला गेल. एक सोडून दोन दोन का तीन ड्रेसिंग झाल्या.
हा
मामला.
किती वेळ लागला ब्रिशिंगला यायला.
हो त एक झीड ला बाहेर पडलेला. दिवलं पाहिटर पाच हजार जेवण करून सगळं होरून गेलेला आज. एक पायाच एक ब्रशच हा.
आठश. हम अक्षय हा. ते छाया काढतेने.
हा
ते भाजी घेनालते अक्षीला बोलवले.
ह हा.
ह आणि काय..
काय नाही
हा
माशच माशाच्याच्यामध्ये न माशाच्याच्यामध्ये किती प्रकार आहेत.
ाच करी ले
नाव नाव माशचं नाव काय काय.
माशाच प्रकार लई आहे. तांबर हाय शेंगाळा हाय वैसोडा हाय.
हम्
खोल्या आहेत खवल्या हाय कटारन हाय. आंबळी हाय मरळ हाय वांब हाय.
हम्
प्रकार आहे भरपूर प्रकार आहेत शिप्रण हाय
हम्
हा
भरपूर आहेत मग
भरपूर आहेत.
हम् हम् हम् हम्.
आमच्याकडे कोळिंबी आणि सुरमाई आमच्या समुद्राला गावत नाहीत. इथं गावत नाही समुद्राला गावतात.
होय समुद्रला इथं गावत नदीत गावत. नाही ते. ह अरे आहे मग आपण कस. असं नवीत ना हे करून आता काय आता हं.
मासे मारणारे आमच्यातले बंद आहेत आम्ही दुसरीकडून खरेदी करतोय.
हो असं असतेय घेऊन इकता ना खरं तुम्हाला . हे होते,
फायदा होतोय कीआम्हाला, त्यात हम्, होय फायदा आहे की, चाळीस टक्के तर आहे आम्हाला, इन्कम.
चाळीस टक्के,
त्या बाहेरून घेतलं की, चाळीस टक्के इन्कम असते. हम्म,
पण स्वतः नदीत ना आणून, हे केलं तर हे होत. नाही त बाहीर नाही घेऊन अनेक, हा, हा, हा, हा, असं आहे काय, चालेल मग, म आणि काय?
काय चाललंय आता, त्यातन थोडा वेळ भेटला की, आणि कपडे शिवायचे असतात. मशीन वर बी असतय, पिकोफॉल असतय, ब्लाउज असतय शिवायचं.
हम्म,
त्यातन वेळ भेटला, घरी असलो की ते, काम करायचं.
होय, करायचं काम, त्याच्यात काय, हम्,
बरं,
आ, ते आता ड्रेसिंगला, तिकडे गेलताव कानी
हा,
लय हे की, बाबा काय नव्हच ते,
तिकडं,
ह्या पाऊसच ह,
पाऊसच लई हाय, पाऊस लई हाये!
पाऊस म्हणजे काय, पुढचं, समोर
हळीमध्ये,
चंदगड न, चंदगड, चंदगड, चंदगड, तालुका मध्ये गेलेलो, आम्ही तिथं पुढं, हालून घे म्हणून गाव आहे.
हा, तिकड पाऊस, भरपूर आहे.
हितन एक पंचवीस किलोमीटर, आंबोली गावे हे आहे.
तिथ ना पंचवीस किलोमीटर, चंदगड असना पुढं पंचवीस किलोमीटर अबोली आहे,
होय, हे आता मी गेलतो तिथनं म्हणजे आ ते न तेवड हाय. तेवढा
बर,
मग आणि एक हित, पाऊस पाऊसच आहे. पाऊसच आहे, एकतर आम्ही तिथून आणि नीसरिसना तिथ, कुळिंद्रला पाच किलोमीटर, तिकडे गेलेलो आमी अनेक ड्रेस्सिंगला
हा, हा, हा, म तिथ ना, एवढं लांब, लांब घेतलाययसा तुम्ही
हम्म एवढं लांब लाब, आता काय करायचं, पेशंटच असतात म्हटलं तर
तेवढा
पळ ते तेवढं सांगायच की, आपलं पेट्रोलचा खर्च काढून. हे करायचं.
हम्, तरी दहा हजारच्या
दहा हजार नाही. आता दहा महिन्या ला, दहा हजार पडतीस. पेट्रोलच जाऊन पडतयं पैसे म्हणजे हा प दहा हजार म्हणजे जे थोड निम आद हे होतयच सोडा खरं. पेट्रोल विेट्रोल काढून म्हणजे आपल्याला मग
काय नाही ओ चालल्यात आता आमचे कपडे शिवायची आहेत चालू आहे.
व्हयं.
हम्म. ब्लाऊज शिवायलोय साडीवरचा ब्लाउज शिवालोय..
हम्म.
हम्म.
उप्स.
मग आता तुम्ही कामावर कवा जॉईंनींग होणार आता जाणार. नाईटला आटला. हा.
हम पाऊस लई आये हा. हा ह आवरून जायला पाहिजे. आता सगळं आवरायचं ठीक आहे ओके चालेल हम्म ओके ओके.
गणेश दा हॅलो पप्पांनी मला खाऊन चावून मारलाय बोलू नकोस काय अ ह ह. घ्या चालेल ठीक आहे घ्या चालतय. उठव कुटो आला आप हयात त्यांनी हे करायल्यात. ठीक आहे ओके.
आता तुम्ही कॉल करा हिकड आमच्याकड.
काय ते काय लावल्यावर कानाला झालंय ग तस.